चूकलं कां
नांय बघतांय शिरयलं वगैरें.
होयं हां मी पणं जरां त्यां वारीच्या चं बातम्यां बघतं होते म्हंटलं लोकं पावसां पाण्याचं कसं कसं जातेत बंग की.
हो
हम्मं तेचं नां.
अगं ती पालखी असती तरं पालखीतं कायं पावसाचं पाण्याचं वांण ऊंन नाहीं वारं नाहीं वरं पाऊसाचे येतोय तसे चालत्यांत.
हो फांर बरं अगदीं भगवंतावर प्रेम आहे बाई. त्यां च्यांशिवाय कांहीं शक्यं आहे कां कांहीं हे हम्मं तेवढी आर्तता आहे त्यांच्यामुळे एवढे कंष्ट वारां ऊंन पाऊसं सगळं सोसूंन जायचं.
हो पायातही कायं घालतांत की नाहीं कोणांला ठाऊक पणं पालखी बरोबर चालतांत तांत आणि त्यांचं ठराविक मुक्कांमही असतंय तिथंपर्यंत चालायचं. तिथं मंग उतरल्यांवर मंग घरोघरी त्यांनां जेवायंला नेतांत त्यांनां कांहीं चिकीत नसते आपल्यांला जेवायंला कुं कुठं मिळेल कांहीं नाहीं ती
ते नाहीं आणि ते ज्ञानोबा माऊली तुकारांम म्हंटलं नां अशे आवांज ऐकले की असं सरसरुन कां कांटा अंगावर येतो एवढी भक्तीमंय आणि हे सगळं हम्मं.
ज्ञानोबा तुकां
ही वारी कि नाहीं आई अं अं एक एकां आषाढी एकादशी असती की नाहीं त्यांच्या एक आठ ठं आठ अठरा दिवस ते एकवीस दिवसं आहे की नाहीं ही अश्या सगळ्यां वाऱ्यान निघतांत. मंग ते संत ज्ञानेश्वरांची आळंदीहुन संत तुकारामांची देहुहुन अश्या सगळ्यां अं त्यां वाऱ्यां येतांत इकडं एकत्रं जमां होतांत हम्मं आणि हजारो किलोमीटर रं ही लोकं चालतं येतांत नां हेलां कांहीं कोणं बीण नाहीं राजा नाहीं पोलीस नाहीं आणि सगळं कुणी नियंत्रण नसतांना सु ध्दां हे व्यवस्थित चालतंय आणि हे सगळ्यांचं एकचं ध्येयं विठ्ठलांला भेटायचंय.
हम्मं.
हम्म आणि ती लोक माहिती का सगळ आता गेलं ना त एवढे लो कांची व्यवस्था तर नको का गं व्हायला? मग कुठं कुठं कुठं आडचणीत हेच्यात तेच्यात काही काही लोक करतेत मदत झोपायला जागा हे देत्यात पण सगळ्यांनाच मिळते असं नाही ना कुठ तर झोप तेत आणि पहाटे चार हम्म उतरती आणि एवढ सगळ्यांच्या आंघोळी व्हायला पहिले लोक तीन चार वाजता उठते सकाळी गार पाण्यानी आंघोळी करायच्या, हे करायचं आणि एवढं आसं करून सुद्धा त्यांची एनर्जी काही कमी नसती बघ. तोच ते जोश आणि हे सगळं. हम्म. आण त्या बायकांच्या डोक्यावर काय काय असतय काही काय काय घेऊन चालतीत की त्या?
काय तूळस असती, काय काय असतंय बाई
हम्म आण
हम् डोक्यावर तुळस घेऊन जातेत. एक एक मूर्ती असती.
हुं, हुं, हू,
हम्म
आणि लहान थोर आगदी ला म्हणजे आबाल, वृद्ध लोक ह्याच्यात सगळे असतेत. लहान पोरापासन म्हातारे म्हातारी माणसं सुद्धा हेच्यात सहभागी होतेत.
होय पाय पायी चालतात.
एवढे लोक जातीपातीला आणि हेला
आणि मुक्कामाला
हम्म मुक्काम आहे म तिथं देऊन लोक खायला प्यायला देतेत आण तिथं सुद्धा उलतून होय आणि तिथं सुद्धा आजून कीर्तन, भजन करत. ते सासं गेलोय रात्री झोपलोय असं काय नाही तिथं सुद्धा भजन, कीर्तन अ चांगला सोहळा करतेत. आणि सगळं देहभान विसरून अ लोक सहभागी होतात. आता हेच्यामध्ये स जातीपातीसाठी लोक भांडत्यात एरवी तेरवी.
पण हिच्यात जात-पात नाही, गरीब-श्रीमंत नाही, लहान मोठं नाही सगळे एक होऊन जातात बघ.
माऊली माऊली एकामेकाला नमस्कार करत्यात.
हम्म.
आणि बोलवायच माऊली म्हणून नाव कुठ घेत बस तीस कोणाच माऊली, माऊली, माऊली, माऊली.
आणि आ काय असतं माहिती आहे का आता म्हणजे हे आश्यात थोडे दिवसात तसं सुरु झाली एक पाच सहा वर्षा पू पूर्वीपासन आसेल बघ ही लोक एवढे वर्ष म्हणजे एवढे दिवस चालतेत की नाही म तेच्या पायाला फोड वगैरे येतेत बघ, तर काही काही आशा संस्था असतात ना मदत करणाऱ्या, तर पाय मालिश करून देतेत आगं.
हो,
त्या, म्हाताऱ्या कुतुर्याचे तेल लावून पाय मालिश करून द्यायचे, काही, काही डॉक्टर्स असतात. तिथे जातात कुणाला काय औषध पाणी सगळ्यांची सेवा मोफत, कुणी एक पैसा घेत नाही, आणि माऊली, माऊली, माऊली म्हणत एकमेकांना मदत करते. बघ हम्,
पालखी साठी मदतच करतात. वारकरी घरोघरी जेवायला नाही त्यांना, काय फिकिर नसते. कुठे जेवायला मिळवने
हम्म, जस होईल तस.
त्या चहा पाजवतात,
हम्, हम्म, आणि एवढं सगळं करून, करून, करून, अ, एक पंधरा दिवसांनी दहा, पंधरा, दिवसांनी ते पंढरपूरला पोहोचते बघ. होय, मस्त, बरोबर, मग, तिथं चंद्रभागेत आांघोळ करायची.
हो, लाईन लावून अ, लाईन लावायची, मग ते अ दर्शन घ्यायला जायचं.
होय, होय, होय, आधी आ ते हे र सॉरी, आधी, ते हे करायचे ना, पास वगैरे काढायचे काय? दर्शनाला, आता बंद केलंय वाटत तसल, सगळ्यांनी रा लाईन
लाईन लावतात.
होय, हम्म, हम्म, हम्
तीन, लाईन लावायची.
हम्म, हम्म, हम्म, आणि एवढा सगळा्या पंधरा दिवसाचा शीन एकदा विठ्ठला ला
होय, आम्ही बाई जायच कीलाईन. पाच, वाजता आंघोळ करायची. चंद्रभगेला, आणि लाईन लावायांची, दर्शनाला बाराला दर्शन मिळायचं. इतका, वेळ नंबरला लावायचं दर्शनाला,
हम्म, आणि एकदा एवढ चालून, पंधरा दिवस यायचं. शन, आलेला असतोय की नाही, भगवंताला बघितलं की, सगळ शिन जात असेल ब लोक, लोकांचा, एवढं पंधरा वीस दिवस, कुठल्या, कुठच चालूत जात्याच.
सगळे, अ ह्याला चंद्रभागेच्या तेरी,
हम्म,
हो, वारकरी सगळे,
हम्म, त्यांच्या डोळ्यात पाणी येत असेल, ग आई, ह्याला बघून विठ ठलाला बघून हम्म,
सगळे, दर्शनाला अ चंद्रभागेला, साथन, करून पुन्हा नंबर, लावायचे देवाच्या दर्शनाला,
हम्म, विठ्ठल म्हणत नाहीस,
हो, सकाळी, पाच, वाजता नंबर लावायचे, ते दुपारी बाराच्या नंतर, देवदर्शनाचा, नंबर मग तिथून, फरा करायचा
हम्म फार लोक हे करते बाई. हम्म.
हम्म आम्ही जायची. वारीला कधी कधी या वडिलांचे वारे असायची. हम् माविवारी.
हम्म हम्म हम्.
आणि थंडी असायची त्या वेळेला पांघरण न्यायचं शटर न्यायची.
ह ह ह, हम्म. तेच की आणि ह्या वारीचं महत्त्व काय माहिती का काय शिकवते आपल्याला वारी. तर एकता शिकवते. म्हणजे तिथं कुणी मुख्यमंत्री नाही तिथं कुणी राजा नाही. कोणी मालक नाही सगळे.
माऊली माऊली माऊली बहीण बहीण बहीण करतात. हो बहीण भाऊ बहीण भाऊ सारखी माऊली माऊली सगळ्यांनी. एकमेकाला माऊली म्हणूनच बोलवायचं.
होय आणि मदत करतात एकमेकाला शिस्त. त शिकवते किती शिस्त आहे बक्की लोकांच्यात नी. हम्म शिस्त शिकवते. आणि लाखो लोक नाही तर एरवी तेरवी किती ते रांगाण हे लावायला लागतात. पण इथं तसलं काय नाही. एकदा माणूस लागला अ वारीला गेला म्हणलं कि सगळ शिस्त. पाळते आपली आपली तुणी नसते काही नाही.
ह.
हम्म काही काही लोक तर नोकऱ्या आहे सोडून तेवढे पंधरा दिवस सुट्ट्या काढून जातात बाई.
हो,
हम्म फक्त ध्येय सगळ्यांचं एकच विठ्ठल विठ्ठल वि''--'' ठ्ठल विठ्ठल दुसरं काही नाही.
हम्म आमच्या. व लहानपणी आमच्या वडिलांची वारी असायची वर्षा वर्षातून एकदा जायचं होतं. पंढरपूरला.
हम्म.
मागवारी असायची.
हम्म. तेच की लोक एवढं पंधरा दिवसाच वारी करणार देवाच. च दर्शन घेतात त्यांच्या खिशात पैसा नसतोय पण मन मात्र. मात्र विठ्ठलाच्या दर्शनानं आणि नावानं भरलेलं असते बघ.
भरलेलं असतय.
हो आप''--'' पण एकदा तरी की नाही आई वा वारी करायला पाहिजे बघ. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. नाहीु क नाही.
तूमी कधी केलीवती ग आळंदीला वारी.
हम्म आम्ही जातो कधी कधी एखादशीला अस. अ ह्याच्यात ना अ.
बु.
मग त्या ह्याच्यातन, जातात ना ग आळंदीला. अ देहूला जातो देहूला.
देऊला जाताय हो.
हा आ.
ह.
पुढे वैकुंठ, मागे पंढरी, मध्ये आम्ही वारकरी
हू हू.
ज्ञानोबा तूकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम.
क जानबा तुकारामाचं नाव घेऊन.
हुं हुं. हो आणि ते सायंटिफिक दृष्ट्या पण हे, विठ्ठल विठ्ठल नाव घेतलेलं चांगलं असतय, माहितीए का?
ह.
सारखच. तसं म्हणलं पाहिजे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल तर त्याचा सुद्धा आपल्या शरीरावर चांगला फायदा होतोय.
हा आ.
हूम काय तर? ह्या वारीतन आपल्याला भरपूर गोष्टी शिकायला मिळतात बघ. नुसतं हे धार्मिक तर आहेच. देवाला तर भेटायचं आहेच, पण त्याच्यानु अन् त्याच्यामुळे किती चांगल्या गोष्टी
होय आणि ती पालखी असती त्या लोकांना मुक्कामी जातात, पण कोणकाय जेवायचं? खायच, त्यांना काय फिकीर नस्तिया आग पण लोक आणून देतातना, लोक चहा न्हेतात, चहा पावडर
ज्यांना काय होय, ज्यांना काय जाता येत नाही स्वता त्याला ते मदत करत्यात, अशा पद्धतीन
पुण्य असतंय जेवायला, वारकऱ्याला जेवायला
होय, अशा पद्धतीनं का होईना? आपण देवाची सेवा करतोय.
तू
हं चालतंय चालतंय, ठेऊ का मग? करते नंतर फोन मग, हम्म ओके हा.
उम्.